बोल
हम्म बरं आता हे कॉल झाला की तू दोन कॉल कर, म्हणजे तुझं पण होत य आणि माझं पण होतंय.
हम हम हम्म असं काय आहे काय, आपण स्वतः कॉल केलं की तरचं मी भे भेटेल?
होय मी कॉल तर तुला करली क नाही तुला पण ऐंशी मिळतात की.
हा
ते तू वाचली नाहीसं काय पहिल्या पहिल्यावर डिस्कशन
वाचले की म्हणून म्हंटलं की नंतर, आता काय आठवना म्हंटलं.
हम्म त्यात, त्यात हाय कि ज्यांना कॉल करणार त्यांना पण ऐंशी मिळते.
त्याच्या पुढचं जे एकेक हाय ते नाही वाचलं.
मी पण वाचलं नाही सोड मला पण नाही हिने अर्ध सांगितल्या तिने अर्ध सांगितल्या.
भरपूर होतंय ना?
मी एवढं वाचतच बसतं नाही.
हा मला असं नाहींतर बोरिंग झालं म्ह एकदा
ह्
म्हणजे कोण कोण्या व जयजी येत असेल ना ब्लॉगिंग परत नेक्स्ट करा नेक्स्ट करा असतं ना ते करून टाकते मी तही एवढं नाही वाचत बसत एवढं कोण वाचय म
एकच लाईन वाचतोय बघ ते म्हणजे योग्य आहे का नाही नस असेल तर करत नसेल तर
मेन मेन पॉईंट असतात ना म्हणजे असं अ लॉग इन विथ गुगल और इईमेल आय डी अशा टाईप
होय तेच की
नाही तर नाही बाकीच नाही मग अलाव करणार आहे. का नाही ऍक्सेस, म्हणजे ऍक्सेस करणार येका नाही? आता वापर आपणं हे करणार आहे म्हंटल्यावर, आल्यावच करायला पाहिजे ना?
होय नाही आलो गेलो तर ते होत नाही, आता ह्याला पण मायक्रोसॉफ्टच ऍक्सेस द्यायला लागला.
हो
तरचं ते झालं.
हम्म, तुला वाचायचं कशाला आपल्याला माहितीये ना. हे करायचं बाकी आ काका का नाही काच
आा
वं काय म्हणतेय मग तुझी?
काय म्हणत्या.
दोननच पाणी बर. द्रोणाला नाही का परत
कुठग?
कोल्हापूरला
बघू उद्या.
बरं का?
हो.
आ.
दोघच का?
होय आणि कोणाला घेऊ.
आ.
हा.
आता तुझी खास फ्रेंड.
कोणची नाही नाही आमच्या मधी कोणाला आणत. नाही. नाही हा तू येऊ शकतास कि मग तुला म्हणले की आपण जाऊया म्हणून
अ नाही नाही का असं काय नाही मस्करी केली. स्नेहल हा ते त पण घेऊ शकते.
पण जाऊघं पण स्नेहल म्हणली मला म्हणजे तिचा पण फ्रेंड आहे. फ्रेंड आहे म्हणले आता नेमकं कोण आहे काय नाही.
अर मका बोलली हा बोलकी
तेच ती म्हणली तू तुझ्याला घे म्हणली मी मा म्हणजे फ्रेंडला घेतो मा पण जाऊया तस तर ती पण येऊ शकता आपण फिरायला असं जायचं ठरवलं तर-
हो तेच ना.
हॅलो.
हॅलो बोल बोल येत आवाज बोलली नाी मग तिला कॉल केला ना आता मग ती काय रिसीव्ह केली.
ह हा.
होट भक. त्याच्याशी झालं बोलण. तिला यात नहीं का कॉल?
नाही बेई माल नाही करत काव ते
हम्.
तुझी फ्रेंड
तसं काय नाहीये.
तुझी बेस्ट फ्रेंड माझी नुसती फ्रेंड तुझी बेस्ट फ्रेंड हॅलो हॅलो हॅलो तुझा आवाज ये ना ग. हॅलो.
हॅलो.
हम्म.
हॅलो हॅलो
हॅलो
आवाज येतो का नाही आवाज येतो का माझा अगं काय झालं कॉल येत होता तुम्हाला कोणाच तरी मग काय दिसलं नाही मला नंबर होता
हा
बेस्ट फ्रेंड
तेच म्हणलं कुठं गायप झालीस हम
बघितलं मी बर काल ना बरं होत मला जाऊन दे म्हंटलं असं ते एकच करायला गेलं की मला असंटलं हरकत कोते काय आपण आपलं म्हणलंम बॅ बॅक करूया होय आणि जेव्हा का नाही बोलायच्या वेळेलाच कोणाचा हो तो कॉल येतो
कॉले येतोय होय आणि मी तर का नाही असं काम करायला लागलो का नाही असं म्हणजे जेवण दे ना बरोबर तेव्हाच फोन येतो बघ मी म्हणतेो मी बसलेलो असतो त काय सगळे झोपलेलं अस त्याच
बगकी
काम करायला लागलंय गज
सगळ्यांचं तसच आहे जेव्हा पाहिजेल आहे ना तेव्हा येत नाही जेव्हा बिझी असेल
तव फोनच नाही
अरे जेव्हा वाटते ना तेव्हा आपण स्वतः कॉल करतो आणि तेव्हा ते म्हणजे बिझी असतात
मस्त अस तन
पण गरबी दिसध वा निवांत उठण्यात आहै नाही असतात अग एक एक नमुने
अस मी करतच नाही सहज कोणाला करायलाच बघ कशालागंच डिस्टर्ब
हा तेच आणि एक एक असतात की कामापुरतं बोलतात
काम तर करत ना म काम असल्यावर पण करत नाही काय काम असणार आता कोणाकडं
हा मी पण
असं सगळं असं पण आता इटलंच करायचं सगळं कला कणाला मध्ये घ्या
जन्माला आले पण एकटच आले जाता पण जाणार आहे
कोण असतय
एक मी एकदा तर एक्सपिरियन्स बघितले कि नाही जे आहे ना आपल्यालाच करायला लागणार आहे फर माग फर कोण नसतं गरजेच्या वेळेला नसतं
अ तर काय खरंच असते बी
हा म्हटलं डिपेंडंट नाही राहाच लाईफ मध्ये कोुणाच्या
होय बाई
नाही तर जीवन अवघड होईल आपलं तिती राहिले केतग
हो
मी कधी माहिती आहे का आठवीपर्यंत बिकर राख होत म्हणजे नाही का असं न दे्या ईन आठवी पर्यंत ग डिपेंड राहत होते पण नंतर म्हंटलं की नाही
मी पण मी आठवी आठवी नाही सातवी पर्यंत
मी म्हंटल काय उयोग न
हम्म स्वतःच मग झालं
क कुठली करतात तरता पुठली करतात ग
असं अ बस म्हणले कि बसायचं ट म्हणले कि उठायचं
दाखवतात
नाही तर ते खेळाय खेळताना पण माे काय हीच डाव घेणार
हा
असत असते ते
कोण मला एक आवरायचं काय हयरनची काली आवरायचं आधी मला
हो बाहेऱ्याटच ते
र आणि बॅडमिंटन
ते नाही खेळत ते डबा डबा टम ते माहते काय हा बाहेरच येन त पण
मज यायची आम्ही कधच खेळायची
आम्ही पण आम्ही पण तसच करत होतो लपणडाव ते आणि झुंजूमंजूर माहितीय काय
का माहिती नाही ते
हा मी तेथ बारावी पर्यंत खेळलोय
हा
होय बारावीत तर लई आम्ही मजा केल्या
आम्ही पण बार आणि कोल्हापूरले होते त्यामुळे भारीच आता म त तला सुट्टी अस ना मग आम्ही रंकाळावर जाणार किंवा क्लास असेल आता दोन तासांना नंतर न असेल मग असं बसून काय करायचं कारण कॉलेजच सुटलेलं आहे बसून काय करायच एक जण आहे दोघी जण त्यानी पण लाबून घेतात मग अस झाल की जाऊया आपण आता रंकळावर जाऊया तिथन जवळ असायच ग आमच क्लास रंकाळा ते एक दहा पंधरा मिनिट लागत होते अस मस्त पैकी जाणार फोटो तेन काढणारये आम्ही अगं घसर गुंडी वर पण बसले आम्ही बारावीत असताना शिसॉ अ घसरगुंड्या मला अजून आवडत पण
ते पण घसगूंडे आवडत्या अजून ते
अजय आणि ते काये अ ते कि शिसो ना हा
हा तेच कती
हम् कार हो
घसरगुंडी आणि हे झो पाळणा पण भारी आहे.
पाळणा हा ते तर भारीच आहे ते तर मला आवडतच.
आवडतय काय मी आणि मम्मी परवा गेलतो ग सहित. त्यांना ते राणीबाग लागत्या मग तिन मधन येत होतो काय पाळण्यावर मुलगी बस सले त्याने तिला म्हणल मी पाच मिनट बसतो आणि मी बसलो.
मम्मी ने वाचवेन हाकलेल तुला मी म्हणले मी कुठ वाटत ते आता हम्म पंधरावीला हाय.
हा माल माल तर बघून त कोण म्हणणार नाही
आज ते व्याव्ह
जाऊन दे बचपन पाहिजे अंगात किती जरी मोठ झाल तरी बालपण पाहिजे. हम्म म्हणजे कधी तर अस ग त्या शिवाय एन्जॉय काय ये ते पण सेन्सर तू वागून तू अस नॅचुअर वा काही उपयोग नाही. त्या जगात कामलावतात हम्म अ. म्हणजे अस ते म्हणत मोठी झालीयेस नाही असलं का काय करायच नाही हे नाही ते नाही.
कोण ऐकतेय.
एक एक जण म्हणतात.
म्हणतात म्हणणारे ऐकायच ते नाही ऐकायच ते आपल्या हातात हाय.
हा तेच
हम्म्
कर की व्हिडिओ कॉल परत करते तूला कॉल टायमिंग संपलंय.
हा हा चालतेय. ह ह